हा येतोय ना माझा हो येतोय मग तुम्हाला येतय का?
हो हो तेच आता एकीला फोन केलेला पण तिचं वेटिंग येत होता. हा झालं आवरलं आवरल तिला सांगितलं मी म्हणलं आमच्या दोघींचं झालं की मी निवांत करतेे तुला.
हा मला पण आता एक आला आता तुमच हे केलं हो ना एकदाची
आता आपले पाच सलग
पाच हा तेच ना मग प्रत्येक वेळ ते सारखं सारखं तुम्ही फ्री आहे मी नाही आस बनवते ना.
नाही हो आता काय आहे हो हो सलग आपले करू तिला तेच म्हणलं आपण दोघी रात्री त्रि पण बोलू शकतो. आम्ही दोघी दहा साडे दला पण करतो काय प्रॉब्लेम नाही हाय अस निवांत एक झालं की मग मला रिकाम होतय तुम्हाला पण रिकाम होतय. हा म आता काय आता चार चारच राहिलेत काय टेन्शन नाही तुमचं पण बाळ झोपलय माझ पण झोपलय तेवढ्यात मला पण करून होतय.
उठला की मग उठल की पाजा मग त्याला थोडं पण डिस्टर्बन्स नको व्हय ना झोपतोय आवाज
मी पण सेम आता तो झोपलंय तर पटपट करून घ्यायचं म्हणून बस
हो ना हो म आता तुम्ही फिरायला वगैरे सुट्टीला जाता काय माझी आता
हा
आता दहाच झाले माझे बघा.
माझा आता हा विसावा कॉल आहे.
हो ना मग मी की होत आले. म्हणजे आता चार हा तेच ना म्हणजे मग पाचच राहतात मग ते दुसरं कोणाला ते तुमी कूणाला तरी आता उद्या वगैरे किंवा बाळाला दूध फ्री टाईम मध्ये ते अस
नाही आता मला कसं झालत? दोन तीन दिवस माझ्याकडे गेस्ट आलेतेत. जाऊ आनी दिर आता माझ्याकडे उद्या परत मावशी वगर येणार आहेत मग मला आज काय पण करून ते कंप्लिट कस होतय कोण आले की आपण फोन वर बोलत बसलो कि नाई चांगलं वाटतं आणि मग अस होतय की यार आपण बोलणार आणि तेनी आपल्या तोंडासमोर बसणार आम्ही कधी ठेवणार अस होतय मग म्हंटलं आता हो आता काल तसच झालं दोन तीन दिवसात मी जावे पुढं बसून केले होते बिचारीे माझ वाट बघायाची ती कधी बोलते
मिनटं म्हणजे एक
खूपच लॉग डिस्टन्स आहे. आता बघा ना, तुमचे पाच, माझे पाच मिनिटं. पाच कॉल म्हटलं तर आपल्या दोघींचे दोन पाच झा दीड पावणे दोन तास असेच जातात. ह्यांनी हि कन्सेप्ट खूपच वाढवलं यार. पाच-पाच मिनिटं ठीक होतं दहा-दहा मिनिटं खूपच झालंय.
अव कोण कोण असं पण बोतंय की म्हणजे मी काल परवा ऐका आलता एक होत्या ताई त्यांचा फोन आलता त्या काय म्हल्या दोन मिनटाचं पण चालतंय. तुम्ही म्हणजे खूपच हे केलंय हे कॉलचं अ
ते मला पण त्यांनी तस सांगीत पण मी त्यांच्याशी दोनच कॉल केले मला ज वाटल यार नको प्रामाणिकपणे केलेलं बर उगीचच खोटेपणा कर म्हणजे महि ते त्यांना ते पटलं असेल
मग त्यांचा मेसेज पण आला मला रात्री आणि ह मग म्हणलं आणि त्या ताई होत्या तर दुसऱ्या उज्वला ताई होत्या त्या बोलल्या नाही तसं करू नका दहा मिनिटं आहे तर दहा मिनिटचं कारण की मग त्याचे पैसे नाहीत मिळणार मग तेवढं केलेलं मग त्याचा फायदा पण नाही
आणि परत ते आपल्याला टास्क पण देणार नाहीत ना मग माझं पण सेमच म्हण तुम्ही दहा कॉल दहा मिनटं बोला प्रामाणिकपणे करा आणि उगीचच विनाकारण असलं कायत करून
माझं तसच झालं. आधी मग मी मला पण वाटलं ठीक आहे एवढं प्रॉपर चेक होत नसेल तर एक केला मी कॉल तर त्या ताईंचाच आला परत दुसऱ्या टायमिंगला म्हणजे त्या उज्वला त ताई बोलल्या त्यांचा परत आवाजच येईना म्हणून उज्ज्वला ताई त्यांचा आला मग त्या मग बोलल्या की नाही असं करू नकोस म्हणून दहा-दहा मिनिटाचा आहे चेक होतंय व्यवस्थित. नाहीतर मग त्याचे पैसे पण नाही मिळणार नुसतं करायचं म्हणून हे काम. हा हा.
होऊ द्या तुमचा म्हणजे आजच्या ऐवजी तुम्ही आ आपल्याला काही टार्गेटची तारीख तर नाही आलेली.
हा नाहीये
माझ म्हणणं की थोड वेळ देऊन करूयात म म मी सजेस करते की ठीकय तुम्हाला दिवसभर वेळ नाही ना तर तुम्ही संध्याकाळी एक्स्ट्रा करू शकता आता म्हणजे ओबी तुमच्याकडे पण वेळ आहे आणि माझ्याकडे पण आहे तर आपण नऊ-दहाला तर माहित नाही बाकीच्या जणीना काम असेल तर नाही होऊ शकत. ज्यांना प्रॉपर आहे. करू शकते
होयच की हो ना ते ना नाय एखाद्याच तुम्ही आता फिरायला वगैरे नाही जात का उन्हाळ्यात
जायचं होतं आता पुढच्या महिन्यात जायचं आता हेच ना गेस्ट चालूयत एक झालं की एक आणि माझा मुलगा लहान असल्यामुळे शाळेचा काही विषय येत नाही ना आता पुढच्या महिन्यात अधिक महिन्या हा पुढच्या महिन्यात अधिक मला म मम्मी म्हटली ये मावशी वगैरे येऊन जातील दोन चार तारखेपर्यंत उद्या आल्या आता गेले ती जाईल एक आठ
हूं हूं हूं हूं म्हणजे अधिक महिन्यात ते नाही मी इकडेच आहे माहेरी चाय मी
हा अधिक महिन्याच ते धोंडेदान
काय ग म्हणजे काय करतात अ म्हणजे काय वेगळं करतात का?
म्हणजे दोघांना आहेर कराय जोडवे घ्यायचे आणि कंपल चांदीची एखादी वस्तू द्यायची आता एकच काहीत चांदीची वस्तू आणि जोडवे कंपलसरी आणि दोघांना कपडे घ्यायचे आणि आक आणारशाचा मानस त्यानं जेवायला भरायच मग माझ आता तीन तिसरं वर्ष मग कोणकोण काय करत चांगला असत दिलेलं म्हणून जेवढ्या शक्य तेवढ्या वर्षी करतात.
हा अच्छा हा हा हो ना
आता माझं तर तिसर वर्षय पण कोणाला मग असं कि कोणकण कंटिन्यूस ठेवत म्हणजे शक्य होईल तेवढं असं काही कंपल्शन नाहीये.
हा हा नाही आमच्यात पण त्याच म्हणजे आम्ही पण केलं पण आमच्या इकडे असं एवढं काही नाही वर्षभरच बहुतेक आम्ही केलं. परत काय नाही ते आम्ही हिकडे लांब पडतोय हिकडं आम्ही सिटीत ते गावी त्याच्यामुळ नाहीच जमला आम्हाला
आमचं पण तसच आहे मम्मी पम्मी दुसऱ्या गावाला असतात. मेका गावा ला पण मास पण मम्मी हि इथं मागच्या उम दोन वर्षापूर्वी आलती तेव्हा मी प्रेगनेंट होते तरी माझ्या आईने केलं होतं. त माझं म्हणजे ते ओटी भराय च्या आधी आलता मला सातवा महिन्याच्या आधी मग मम्मीनी च्या मांडीवर दिलं होतं सगळं.
हम्, माझे डोहाळे जेवण होतं, हम्मं.
पण केलं होतं तरी पण
हा हा हा हा आम्हाला अस म्हणजे मी असली तर म्हणजे ते दोघां दोघे असले तर प्रॉपर बरं पडत मग ते नऊ ते मी, मी होती माझे मिस्टर नव्हते. त्याच्यामुळं काय जमलंच नाय आम्ही केलच नाही मग ते दोघे दोघे नाहीत म्हणल्यावर तर मिस्टरांना वेळ नव्हता यायला. मीच आलेली होती. त्याच्यामुळ जमलंच नाय ते
मग आता मम्मी तेच म्हटलीय. आता येऊच नको पुढच्या महिन्यात आता काय पंधरा तारखेपर्यंत आहे अजून ते. पंधरा तारखेच्या आ या म्हटली सात-आठ तारखेला राहायलाच ये त्यांना पण घेऊन ये असं पण आम्हाला सोडायला तरी त्यज गाडीत नं
हा हा!
करायचं दोन्ही पण
हे आता वट प पर्णमेची झाली का नाय तयारी
नाय अजुन लांब हाय ना एक महिना ये
वट पौर्णिमा पुढच्या महिन्यातच आहे का?
पुढच्या महिण्या महिना अकेरलाय अजून आणि त्याच काय साडी घेतलेली हाय मी परवाच त्यामुळं काय नाय.
गावीच होत असेल?
नाही नाय नाय नाय एवढे दिवस कुटलं, मी आज तारखेला जाईल आणि दहा-बारा तारखेपर्यंत घरी येईल. एवढे दिवस नाही राहात. आठ दिवस खूप झाले.
अच्छा अच्छा
वटपौर्णिमा आपल्या इथच की आपण तिथे राहायचो तिथंच करायचं. सासरी तर काय आता जाणार नाही मध्ये जाऊन आले म्हणून.
हा हा!
तरी बर आई राहतो तिथे.
पण तिथे आता सिटीत झाड वगैरे जव
असते. अपार्टमेंट मध्ये नाही नाही. अपार्टमेंट मध्ये कुंडीत झाड आणून लाव छोट कुंडी असती त्यात लावत्यात आणि त्याच्यात त्याचीच पूजा सगळ्यांनी मिळून करायचे.
हा-हा-हा नाही तर, हा तेच की आ मला इथे सिटीत नाही होत. मग आम्ही पण म्हणजे असं कोंडीथ जातो. म्हणजे आमचं आता मला बाळ ये छोटं, म्हणलं एवढं लांब मंदिरात वगैरे जायला जमत नाही ना गर्दी वगैरे खूप ना. आता तेवढं झाड आणायचं, तेजिच पूजा करायची ते हेच तेच म्हणजे फांदी आणतात ना?
हा तसच असतं अपार्टमेंट मध्ये एक छोटं झाड लावतात आणि करा मग त्याचीच पूजा
ह तेच की मग ते आता जमतच नाही म्हणल्यावर म्हणजे अस अस होतच नाही ना एक लांब जायच बाळाला घेऊन एवढ्या गर्दीत म्हणजे मंदिरात जमत नाही आणि बाळाला एवढी आता गरमी आहे ना ऊन एवढ आहे ना
हो ओ
तुमच्या घरातून आपल्या फांदीची पूजा केलेली बरी बरी पडते.
बर तसंच करायचं जा तस शक्य तसं करायचं
नाही ना ते बाळ कस त्याला घेऊन जायचं विचार पण करायचं म्हणलं तर नको
नाही नाही लहना असेपर्यंत असलं काय विचार करायचं ना जसं आहे तसं ऍडजस्ट करायचं
मग काय तर तेच म्हणलं ते मी म्हणलं पण मम्मीला म्हणलं देवाला हाय आस आता मानून घ्यायला पाहिजे तेवातच
देव ऍडजस्ट करतोय घ्या बाळ लहान आहे काय करायचं
तेच की, ते आणि म्हणजे जायचं म्हटलं तरी पण कसं ना त्याला घेऊन कसं जायचं कसं ऍडजस्ट करायचं. तिथं पण मंदिरात आणि ते असं मंदिर वगैरे असते तिथं वडाची झाड असते तिथं गर्दी भरपूर असते. ते पूजा पण करल्यासारख अस होत नाही गर्दी धा का बुक्की ते धागा हे करेपर्यंत राऊंड मारे पर्यंत पण नाही होतय गर्दी लई म्हणजे जे
जावू दे आपल्याला होईल तसं करायचं एवढं जमतय तस करायचं.
ह तेच ना म्हणजे ते आपल्याला आपल्या वेळेप्रमाण आपल्याला ऍडजस्ट होईल तस आपल्या बाळाला घेऊन मग तस ते बर पडंतय. करायला.
बरं पडतं बरं हम्म जस शक्य तस करा
हो ठीक आहे हा हो चालतय.